हॅलो.
नमस्कार मॅडम.
नमस्कार बोला. कॉपी आण पेन्सिल आण इरेजर आण हो.
हम्म चा ऑर्डर टाकलं का?
नाही, नाही टाकते आता.
टाका मग लवकर लागण ना, लागण ना.
मी काय म्हणलं ते पैसे घेऊन जा ना ऑनलाईन टाका ना जरा.
तर मी तेव्हाच म्हंटल होत कॅश द्या, तुम्ही दिले नाही.
अ विसरली ना मी मग.
हम्म, ठीक आहे, ठीक आहे. बुवाचा फोन आला होता. ते पोहोचले तिथं. कानाशी बोलणं झालं मग माझं.
हा.
हा कान्हा म्हणे मी हं बाकी उस पास केली म्हणे ते हेलिकॉप्टरचे रिमोट पहाले. पण मी बाकी काहीला हात नाही लावलो म्हणे.
तो रडत होता का रे?
हम्म हो. मी म्हटलो तले पुढं र रक्षाबंधन आहे तेव्हा येईन म्हटलं भेटाले.
तो
हम्म.
हो का?
आणि मग पोळा राहीन तेव्हा सुट्टी राहते म्हणतेत, तेव्हा घरी आनीन म्हटलं तुले.
हम्म.
हा.
आता दोन तीन दिवस रडला नाहीन काही नाही. हिन नवीनच नाटक काढलं.
हम्म. नाही रडत न म्हणजे त्याचसाठी नव्हता रडत तो. तिनं बी चांगल्यानच विचारलं बोललो तिले.
नाही रे तूया समोर चांगल्यान बोलली असनं ती. ओरडून, ओरडूनच चारल असंन तीनं.
हम्म.
म्हणते टुकटुक्या बी तल होय सोबत.
हम्म. मी बी इथे इच्या मायाला म्हणलो होतो. पाहिजे होतो पोलीस. पोलीस ची धमकी देईन म्हणलं. ते टेन्शन मध्ये घेईन म्हणलं ते, पहिलेच हॉस्टेलमध्ये आहे म्हणलं. हम्म.
पिटाईल लागवेन तुला. वो कर कॉपीला ओर पेन्सिल इरेझर आण. हम खु इकडे हॅलो.
आता तिला पण मराठी शिकवावच लागल ना, धीरे धीरे.
खुला.
हम्म.
हम्म. पडायची कैसी नजर काढायची.
नजर लागली बणते.
हो, पढायची नजर लागली म्हणून.
ह..
अरे पण लागली असेल, ती अभ्यासाच नाव घेतलं कीच रडते‌. नाही तर आतापर्यंत ब्लॉग बनवत होती. हॅलो गाईज, मंचुरियन ची रेसिपी दाखवते हे दाखवते हो दाखवते. नाव घेतलं पडायच तर, ती रडायला लागलं.
हम्म. बरंच बरं आहे.
तर तू कोणाला म्हंटलं पुलीस येईन.
नाही मी इले म्हटलं गुड्डी ले.
हा.
का बाप पाहिजे होती. धमकी बिमकी देईन म्हटलं पोलिसाची. अजून तु टेन्शन घे. म्हटलं प्रेमा-प्रेमाण विचारला लाव.
हम्म.
हम्म.
हम्म.
मला नाही वाटत त्याने घेतलं, असं बा म्हणून.
घेतलं व नाही घेतला, एवढं मोठं नाही घेत रे प्रेम. छोटा मोठा घेतला आसन. ते त्यांना ते ते उचके, त्याला ते रिमोट आणि भिमोट आणि ते. जोडाच्या झाडाच सामान ते पाहिजे तले.
हम्म.
मग, त्याले सोन्या बिण्याचे काय मतलब आहे. पण मला हे, सांग, कोणाच्या घरचं सोनं एवढं वर ठेवलं असल का तिनं.
हम्म.
काही गोष्ट करत. एवढा वर ठेवते कोणी ते, आणि तिला माहीत झाल्यावर का नाही. काना येऊ रायला बपा बपा.
लईच मोठा विषय.
मग यांचं तीन चार दिवसापासूनच प्लॅनिंग सुरू होत.
तीन चार दिवस त्याला, आठ दिवस तर मीच ढकलो त्याला पुढं पुढं.
हां, तेव्हापासूनच प्लॅनिंग त्यांची मम्मी पण. लपू लपू बोलत होती. त्याचे आजी पण लपू लपू बोलत होती की, आपल्याला माहीत नाही झालं.
आता तिची आजी हात वर करून देतेय का, मी तर नाहीच मंडल होता ना अस. का नाही गेलेच काय ले, ऊसर वाढते काय ले.
तिन तर म्हणषा. का पुलीसवाल्याची धमकी देऊन, विचारनार म्हणून त्याले. पैशाचा लालच देऊन विचार, इनच सांगितलं तिला आयडिया ते दिनच दिले.
हम्म हम.
हम्म. मीनच आयडिया दिल्या सकाळी.
हम् हम, काय करू शकतो आपण आता.
हम्म कर्मा.
हम्म.
कर्मा हिच बा
मी जेव्हा नाही नाही, म्हणलो नाही नाही म्हणलो, तर मग कायला गेले.
करणा तस म्हणला करणा. मग यांच्यासाठी तर सोड, यांच्यावर त फक्त आरोप लागला तिचं आंगण खरंच. केला असल, तर किती लवकर कर्म वापस आले विचार कर. तुम्ही दुसऱ्याच्या घरात आग लावत होते ना.
हम्म.
अ म.
ते तर आहेस.
मग माझ्या घरात आग लावायची पूर्ण कोशिश केली ना.
हम्म.
देेलितली हंगे बाबुद्ध ना.
हा.
ह् हम्.
जाऊ दे.
हम्म. जाऊ देऊ शकते, मी काय देऊ शकते आता.
हम्म. मशरूमची ऑर्डर टाकून देजो. मी जाईन आता तर मग मी ऑनलाईन. पैशे टाकून दिन ते, पण मी काय म्हटलं माझं काळी बॅग शोध तेच्याशिवाय. काहीच होणार नाही कारण, त्याच्यामध्ये वॉलेट ये वाॅलेटमध्ये एटीएम आहे दोन्ही बी नाही याच्यात. पैसे जाईन ना, त्यांच्यात पैसे जाईन हम्म.
तु काळी बॅग कुठे ठेवली ती.
इथं तर घरी ते असल ना.
घरी आहे का त्या दिवशी. घरी आहे का, त्या दिवशी मूर्तीच्या फुलं नेले होती.
मृत्यच्या पुरलं नाही घ्येलये.
मूर्तीच्या पूरवरून आला कोणाचा फोन.
हम्म, काय म्हणला.
आला कोणाचा फोन बिन.
बोल नाही आला. उद्या तिकडे बी राऊंड माराय लागल ना, इकडे कारच्यात बी माराय लाग ना राऊं. उद्या तर मशरूम लागनच लागन.
हो ना, तू तर शोधून ठेवत ना तुझी बॅग.
नाय.
हो का.
दहा तिकडे कशा का लागल. आता तिकडे बी स्टॉक असेल ना, त्यांनी बी नवीन नवीन चालू केलं. आपल्याला झेरॉ झेरॉक्स द्या लागन लागलं तर अजून मागवता येते ना
ज आ, आ ते करून आणा झेरॉक्स काढून आणा आज तुम्ही आणि उद्या सगळ्यांना द्या कारण ज्या ति द्या.
झेरॉक्स आज मट आत्ता, आत्ता लगेज मी झेरॉक्स बनवून घेतो. याला एक इयरफोन याला एक इयरफोन पाहिजे होत साला म्हणजे हेडफोन मंग याला टू मी बोलू शकलो असतो तर, इथ काम करू शकलो असतो.
काही नाही जर रिकामा बसला असत आता फोन ठेवून असा अस असा कानाला लावून तुला काय काम करायचं ते चॅट जी पी टी ला सांगायचंय फक
अ चॅट जी पी टी ला सांगायच्या तर ते करेक्शन ना कराव लागत ते त्याला वेळ नाही लागत
काही नाही ह्यो डब्बा टाकून ते स्टिकर, फिकर नाहीे ते दोन रुपयाचे झेरॉक्स सगळ्याला देऊन ये तू जा
जेरॉक्सच द्यायचा काय
हाव स्टिकरसाठी पैसे नाई बाबू एवढ्या नुकसानातन चाललंय आपलं काम आपल्याल आपल्याला लागलेला खर्च बी नाही निघाला प्रेम्या ते मशीन फिशीनं ते घेत ते बी नाही निघालं अजून
हा, हा पाहू ना निघून आता अं खर्च नाही निघाला म्हणजे सुरुवातीला ते लागलचं ना
थोडा वेळ तर लागेनच मला काही प्रॉब्लेम नाही पण अ ते बी खर्च नाही निघाला त अ उनीसशे द्यायचे आहे
हम्म
ते बी ते वेगळे आहे
हम्म
पंधराशे वेगळे ते पंधराशे आणि हे पंधराशे, पंधराशे आणि पंधराशे आणि त्या दिवशी तू लावलेले पैशे साडे तीनशे
एकोणीसशे हे झाले ना म्हणले एकोणीसशे पंधराशे काय ते आता नवीन
अ नाय एकोणीस फक्त पुरी प्लेट मध्ये कापून ठेव तिला द्या दिऊन द्या बहुत नवल ती पैदा केली आहे ती मी काय हे ना
ह्म्म
तिला पडाई म्हंटलं कि ती रडतेच गेली रडत, रडत फुगुन बसली आहे
आज काय मशरूमला उकडलं डायरेक्ट बनवली ना ती शिजली बी तोन दोन, तीन मिंट तर झाली ते भाजी
फुकटच उकडा आणि हे ना करा ते न करा आणि ते बी शिजत नाही मंग रबरावाने लागते
डायरेकच त्याला टाक मी चॅट जी पी टी म्हणलं एवढा वेळ कावून घेते हा बाकी मशरूम तर घेत नाही
आपले हे तळून त्याच्यावर ते टाकूनच लंय मस्त लागते चाट मसाले टा
हे बटन ना
बटन
बंद झाले तेल, तेल बी तेल बी तेवढच लागते त्याला आपल्या ड्रायर इना तर ड्रायरमध्ये ड्रायकरून नाही का तुरंतच फ्राय केलं तर बढिया लागलं.
हम्म. ढापल का ते?
कशी करतेस ग?
बोले दिखा रही उत्ता प्यार नही करते बोले तू.
हम्म. पढाई के मामले मे कोई प्यार नही. पढाईच्या मामल्यात कोण कुठला प्रेम नाही, मराठीत बोल.
त्याला तिला मी काय म्हटलं? तिला काय म्हंटलं फक तो कॉपी, पेन्सिल, इरेजर आण, मग तू आंबा खा.
हा. ‌
तेवढ्यात ती रडून फुगून बसली तिथं आता मी काय करू? मी तिला अभ्यासाचं थोडी म्हटलं‌. मी म्हंटलं फक्त पण
हा. तुन म्हणलं ना, ‌की तू आल्यावर कॉपी बिपी चेक करजो म्हणून तुन म्हणलं.
तर तिल थोडी ना म्हणला ते तर तुला ना म्हणलं वाहू.
तर मले म्हटलं तिने ऐकलं नाही का मग?
ते ऐकलं तिच्या प्रॉब्लेम आहे ते माझा प्रॉब्लेम आहे का? त्याच्यानंतर ती ब्लॉक परत बनवतच होती, त्याच्यानंतर ती चूप बसली.
हम्म.
का रे ते रिद्ध सिद्धीमध्ये जायचं नाही का? जायच आहे. तु तर भुल्ला भी होता, तु तर भुल्ला भी होता. हे
मम्मी तिची कॉपी पेन्सिल, इरेझर आणि तिचा स्टडी टेबल घेऊन येतो.
हा.
दोनेजण हाय तर देतो मी.
हम्म.
असं कॅमेरावरच पुस्तके बर हाय, बर हाय. आता वेळ होऊनच राहिला तर संपलाच समजा वेळ.
किली करी आहे बोले जित्ता दिखाती उत्ता प्यार नाही करती बोली मेरे से.
हम्म.
बोल ना.
आता ते शिफ्टिंगच मी याला म्हंटल तर आहे पण याना पैसेच तर नाही पाट